हॅलो हॅलो
हॅलो
हां बोलकी हां येतोय का? आवाज कशी आहेस?
हॅलो
हां येतो का आवाज?
हो येतोय बोला ना.
हां कशात?
मस्त बघ, काय चाललंय?
काय बसलो आत्ता निवांत मागत पावसाचं वातावरण आहे. पाऊस पडतो
हो का? मी पण बसलेले अम आमचा मुलगा पण आलेला शाळेतून मग अभ्यास करत होता. जरा मोबाईल दे म्हटलं मी म्हलं काय आहे मोबाईल वरती काय नाही ग सरांनी अभ्यास दिलाय मोबाईल वरती हे काय? नवीन सुरू केलय, तर तो म्हणला की अग काय तुला माहिती हाय काय? आमचं ऑनलाईन असतय सगळं.
हम्म हम् हम् हम्, नाही नाही, हे आहे आता, निघालायचं नाही, म्हणजे आता जसं मी तू मला वाटतंय कोरोना पाासून जे ऑनलाईन, हा कोरोनापासून हे चाललंय. अ हो, मग तेच ना आता ऑनलाईनच चाललंय शिक्षण म्हणजे, शिकवतात खरं पण, घरी होमवर्क द्यायचं असेल, तर किंवा प्रश्नांचे उत्तर द्यायचे असतील ना, तर ते पीडीएफ दिली जाते नाही का? मुलांना ग्रुपला मग ते क्वेशन आन्सर याज ईट इज मुलं लिहतात, नोटबुकमध्ये आहे असं. आणि त्याच्यामुळे मोबाईलचा वापर करावाच लागतो. आणि काही काही वळेला जे मोठे मुलं असतात, तर तेना पण काही काही क्वेशन अन्सार, स्वतःहून सोडवायचे असतात ना मग ती मुलं काय, अस स्वतः विचार करून लिहित नाहीत ती. किंवा वाचून पण लिहित नाही, आत्ताची मुलं, त्यापेक्षा काय करायचं, डायरेक्ट मोबाईलवरती सर्च करायचं, गुगल म्हणा, चॅट व जीपीटी म्हणा, आणि मग शोधून लिहायच, आता असंच सध्या चाललंय.
पण हे काय मला बरोबर वाटत नाही, कारण का सांग? म्हणजे मोबाईल वरती, सगळं गृहपाठ वगैरे येतात. जर आता गणित लिहित असत, गणिताच जर काहीतरी प्रश्न असत तर काय करतात मुलं आता, डायरेक्टली गुगलला चा
हम्म! हॅलो?
आणि मग डायरेक्ट लिहतात, मग ह्यानां स्टेप बाय स्टेप जर का तेंना तेंना काय माहितीच नसतं, बरोबर.
हे बरोबर आहे, एकदम बरोबर आहे, म्हणजे कुठल्याही बाबतीत मॅसच नाही म्हणली तर, सगळ्या सब्जेक्ट मध्ये ना, मुलांना वाचनाची सवय नाही राहते आणि मग स्वतः हून लीहताच येत नाही, हा प्रॉब्लेम होतो ना, म्हणजे आप पण पूर्वी कसं करायचो, अभ्यास असताना, किंवा प्रश्नांची उत्तरे, आपण स्वतः धड्यामधून शोधायचो, स्वतः त्या वहीमध्ये लिहू, प्रश्नासंहित लाहायचो, आजकालच्या मुलांना ना प्रश्न उत्तर दोन्ही लिहायला पण कंटाळ येतो, रायटिंगच जे जास्त लिहायचो की नाही, तसं आजकालच्या मुलांना जास्त जात पद्धतीने लिहायला पण कंटाळ करतात ते, म्हणजे जास्त नकोय त्यांना रायटिंग, असं.
त्यांना त पाऊन दीड अशी पण गणित होती, मी बघत हुतो अ तर ते म्हणले पाहून वगैरे कसं लिहायचं, तर ते म्हणलीतं थांब झरा मी गुगलला विचारतो, आणि गुगल वरन तिने काढलं बग. असं म्हणजे ते डोक्याला जास्त तापच होत नाही, डायरेक्ट डायरेक्ट गुगल वरन, युट्यूब वरचे व्हिडिओ वगैरे बघतात, आणि लिहितात, आणि ह्यांच्यातन काय होते सांग थांब जरा इकड हा व्हिडिओ बघतात, तर बरं
हम्म!
तेव्हा, तर कोणाचा कॉल आल तर, कॉलवर बोलत बसतात, तर फोटो बघत बसतात. किंवा गेम खेळत बसतात, आणि अस टाइम वेस्ट होतो बघ, ऑनलाईन शिक्षणामुळे, मला तरी ते बरोबर वाटतच नाही.
नाही नाही, ते तर माझंही म्हण तेच आहे. म्हणजे ना, माझी पण मोठी मुलगी आठवीला आहे ना, आता तिला मॅथच काल रात्रीच प्रॉब्लेम तो सॉल्व्ह होत नव्हता, म्हणजे टीचरांनी शिकवलय तिला. पण ते एवढं एक्सप्लेन करताना, तिला एकाच वेळेला ते समजला नाही, म्हणून म्हणजे रिपीट करायचं होतं मग तिने इथं मोबाईल वरती, युट्यूब वरती, सर्च केला त्याचा व्हिडिओ. मग ते थोडं एक्सपेक्टेशन घेतलं आणि मग त्यांनी पुढे, याज ईट इज जी सोडवले होते का एक्झाम्पल, एक्सरसाइज मध्ये दिलेले असतात. मग तिने ते सोडवलं म्हणजे ते काय काय कन्सेप्ट आहेत मुलांना ते जरा अ समजत त्या म्हणजे आपण स्वतःहून कस सोडवायचं तसं आता मुलं काय करतात डायरेक्ट सोडवायचं म्हटलं घरी प्रॅक्टिस न करता डायरेक्ट आन्सर आहे ते मोबाईल वरून शोधतात
बरोबर कारण कसं आपल्या वेळेला कसं आपला काळ होता त्यावेेला पदावलीची गणित वगैरे असायची त्याला त्याच आपल्याला उत्तर उत्तर परफेक्ट येणार जर तुम्ही डायरेक्ट उत्तर काढत असाल तर तुम्हाला परीक्षेमध्ये चांगले गुण नाही भेटत
बरोबर आहे
य पायऱ्यांनाच गुण आहे प्रत्येक पाय गुण आहे नाही तर मग हा एक खूप मोठा तोटा आहे असं मला वाटत
नाही नाही बरोबर आहे बरोबर आहे म्हणजे म मला पण असं वाटतं की म्हणजे बाकी या सब्जेक्ट मध्ये आपण म्हना थोडंफार आन्सर लिऊ शकतो नाही का ईवएस असू दे किंवा इतिहास कुठलेही असू दे ते मनाने थोडंफार तरी लिहू शकतो पण गणित म्हणजे मॅथ असा सब्जेक्ट केला तर त्याच्यामध्ये असं आहे की अ मॅथला प्रत्य प्रत्येक स्टेप आहे ना ती आलीच पाहिजे आणि त्याच्यानुसारच ते पुढं सॉल्व्ह होत नाही तर एक ते स्किप झाले ना की पुढचा आन्सरच निघू शकत नाही असे
अगदीच बरोबर कारण आमच्या काळी शिक्षण हे ऑफलाईन पद्धतीच होतं आणि वर्गामध्ये शिक्षकांच प्रत्येक विद्या विद्यार्थ्यावरती चांगल्या पद्धतीने नजरेनं लक्ष असायचं कारण सर इतिहास शिकव दे भूगोल शिकवून देई मराठी हा विषय असू दे म्हणजे कविता पण ताला सुरात म्हणणे असो किंवा अम भूगोलाच नकाशा वगैरे दाखवून सगळं अ मा असेल तर सगळ्या स्टेप वाईज त्यांच्या पायऱ्या असो म्हणजे आणि शिकवताना जर एखादा दुसऱ्या विद्यार्थ्याचं जर लक्षण नसेल तर सर डायरेक्ट खडू त्यांना मारत होत त्यामु विद्यार्थी हे टकलावून शिक्षण घेत होते पण ह्या ऑनलाईन शिक्षणामुळे थोडीफार बरोबर वाटत नाही मला तरी असं वाटत कारण शिक्षकांच हा धाक नाही राहत त्यांच्यावरती आता
धाक म्हणण्याचं काय सांगायचं धाक टीचरांचं राहण्यासारखं आता कायदा आपण बदललाय ना पहिले आपल्या छडीवाजे छमछमाआशी शिक्षकांना होतीच परमिशन आता शिक्षकांनी मारलं की लगेच पालक लोक पण कंप्लेंट करतात या मी स्वतः ती शिक्षक असल्यामुळे मला माहितीय मुलांना असं स्वतःहून मारन हे चुका आहे चूक झाली शिकवण्यासाठी आता म्हणजे ते राहिलच नाही आता पहिले सारखं
पण ते चुकीचं आहे जर थोडा तरी् शांत जर धाक असेल तर विद्यार्थी चांगल्या पद्धतीने घडवणार आहे कारण आमच्या वेळेला पण श शिक्षकांचा धाक होता शिक्षक जरी ते समजून लपून जायचो कारण आमच्या शा शाळेत आम्ही जे शिक्षण घेत होत तथ तिथल्याच गावचे शिक्षक आम्हाला होते मुख्याधप होते करा त्यांची एवढी भय म्हणजे भीती होती की सर त्या गलीन जात असेल तर आम्ही पलीकडच्या गलीन जाणार अस एवढी भीती वााटाची एवढ्या आम्ही शिक्कांना घाबरायचो
नाही नाही ते भीती म्हणजे खरंच म्हणजे म आपण लहानपणी होतो तेव्हा भीतीमुळेच शिकलो खर तर
म्हणजे ते पाहिजे म्हणजे आता तुम्हाला आजचा गृहपाठ दिलाय त उद्या पाहिजे म्हणजे पाहिजेच. आणि त्यात काही नाही तुम्हाला आलंच पाहिजे जर नाही आलं तर शिक्षा द्यायचे चांगले. माझ एकदा आठवत एकदा माझा हो घरचा अभ्यास झाला नव्हता तर आमहा असा वेण्या बांधलेल्या होत्या त्या ओरडल्या अक्षरशः आमच्या टीचरनी शिक्षकेनी आणि म्हणजे तेव्हा लक्षात राहिलं तेव्हापासून तर मीही कधीच असं नाहीहे केलं की होमवर्क नाही केला. म्हणजे त्याच्यामुळे आपण चांगलं घडलोत. पण आजकालच्या मुलांना चांगल्या घडण्यासाठी ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे की मुलांना शिस्तीचं वातावरण पाहिजे तरच ते स्वतःच्या आयुष्याला मार्ग लावतील. नाही का.
अग अगदीच बरोबर आहे कर ना. आम्ही पण आमचा पण आमच्या आयुष्यातला किस्सा म्हणजे इंग्लिशमध इंग्लिशचे शिक्षक आम्हाला होते शिकवायला आणि आम मला इंग्लिश येतच नव्हतं चांगलं म्हणजे आम्हाला सर पनी इंग्लिश अ च पुस्तक पुस्तक वाचायला सांगायची आणि त्यावेेळेला काय व्हायचं आम्हाला इंग्लिश ची खूप भीती पहिल्यापासूनच कारण आमचं इंग्लिश पहिल्यापासून कच्च होतं आणि मग आमच्या सरांनी पाठ त्यानंतर इंग्लिशच्या शब्दाचे पाठांतर घ्यायचे सर स्पेलिंग वाईज पाठ करायचे. त्याचा इ इतका चांगला उपयोग झाला की आमच्या आयुष्यामध्ये आता इ आत आता ह्या घडीला आम्हाला इंग्लिश चांगलं बोलता वाचता येतं लिहिता येतं. म्हणजे इतका चांगला इफेक्ट झाला त्या गुर गुरुवर यांना म्हणजे आमच मानाचं वंदन असत. कारण त्यांच्या मुळे आम्ही चांगलं म्हणजे शिकलो कारण सर आम्हाला थोडे थोडे वाक्य वा त्याला लावायची पुस्तकं उठून इतका घाम फुायचा की आता आम्हाला वाचाय येतं की नाही दहावीपर्यंत हा प्रश्न चिन्ह होत. तर इतका अवघड होतता आमच्यासाठी ते खरं घडलो आम्ही चांगलं.
नाही नाही बरोबर आहे कारण हे ना खरंच म्हटलं तर शिक्षणाचं काय झालं आता पूर्वी आपण काय शिकलो पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला सरकारी शाळामध्ये आपण गेलेलो आहे. नाही का आणि आता काय झालंय सगळं खाजगीकरण झालं शाळांचं पण आणि मग पालकांना काय वाटतं की, आपण सगळं पुरवलंय ना तर सगळं सगळ लोक ते टीचरच बघतील. म्हणजे पालक स्वतःहून त्या ह्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होत नाही तसं आपल्या इन्व्हल्व नाही झालेले. पण आपण शिक्षकांच्या धाकामुळेच झालेलो आहोकी तयार मग मुलांना आशि पालकांचीही भीती नाही राहिली आणि शिक्षकांना कस झालय. नाही शिक्षकांचं खरंच कॅमेरा बसवले जातात शाळेमध्ये ना. टीचरांनी मारलं की कं् प्लेट येतेच म्हणजे येतेच आता असं झालं कारण त्यांना माहि मार की अलाऊडच नाही. कायदाच राहिला नाही त्याच्यामुळे लगेच शिक्षकांची कंप्लेंईंट येतात अक्षश अशी परिस्थिती आहे सध्या.
बरोबर आणि ऑफलाईन शिक्षणामुळे कसं आपला शारीरिक विकास पण होतं कारण आपल्या शाळेमध्ये चांगली मैदानी खेळ असायचे. अ कबड्डी खो खो अ म्हणा परत पळापळीचा डाव असायचा हॉलीबॉल खेळायच. अं असे खेळ असायचे खे अ शाळेमध्ये आणि विविध म्हणजे कार्यक्रम वगैरे त्यांना सहभागी म्हण म्हणजे काय व्हायचं वक्ृत्व स्पर्धा वगैरे त्याच्यामध्ये सहभाग घेणे म्हणजे आपलं स्वतःचा शारीरिक अ विकास पण व्हायचा आणि आपल्याला बोलण्याचा एक स्टेप डेअरिंग असत ते पण भेटायचं अ असं पण आहे.
नाही बरोबर आता हे वक्तृत्व स्पर्धा जसं म्हलं तर तसं मला वाटतं की आताच्या मुलांना सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट भाषण द्यायला सांगितलं ना, तर ते शिक्षकांनी किंवा पालकांनी लिहून द्यायचं. आपण पूर्वी जर भाषणात भाग घेतला तर स्वतःणतेच लिहून काढायचो काय बोलायचंय ते म्हणजे मुलं पाठांतर करतात पण त्यापेक्षा आपला स्वतःचे विचार त्यांना लिहिता मांडताच येत नाही अस. ती पण परिस्थिती आता.
आपण भाषणा त्याच्यात सगळंच जायचं. जो सगळ्यात ऍक्टिव्ह ऍक्टिव पणा होता ना तो आपल्याच होता म्हणून आपण आत्तापर्यंत. सगळ्या गोष्टी आपल हँडल करू शकतो म्हणजे आता हे खेळांबरोबर. खेळांचं कसं झालंय मुलांना आता खेळायला आहेच स्पेस असं नाही. पण खूप नाही असं मैदानी खेळ खेळणं नाही ना होते. ते तेवढ्यातल्या तेवढ्या स्कूलचे जे ग्राउंड असतील थोड्याच लिमिट काय काय प्रायवेट स्कू पुन्हा त्यांना तर ग्राउंड पण नसतात काही काही.
बरोबर बरोबर अ कारण अ बरोबर आहे. कारण अ अ म्हणजे मी माझं बीएससी शिक्षण झाले आणि मी जेव्हा एम एसी ला ऍडमिशन घ्यायचा विचार विचार केला त्या.
हम्म
ऑनलाईन पद्धतीन असणार. आणि परीक्षा ही फक्त एमसीक्यू टाईप मध्ये होणार अस सांगितलं मग मी म नो तीस हजार रुपये भरून आपल्याला कायच भेटणार नाही प्रॅ प्रॅक्टिकल भेटणार नाही नूसत एमसीक्यू पास काय कोणी पण हून. दुसऱ्या वर्षाला जाऊ शकते मग एमएससी करण्यात काय अर्थच नाही कारण. आपल्याला त्यावेेळेला त्या बेसला आम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज हे खूप महत्त्वाचं होतं. कारण आ त्या वेळेला आमच्या जो वर्ग होता ना एकोणीस वीस ची बॅच सगळ्यांनी एमसी. रिझल्ट पास झाला एमएससी पासॉट पण त्याचा दुष्परिणाम असा झाला की आता. ज्यांनी फार्मा मध्ये जॉब केला त्यांना म्हणजे खूप अ वाईट कंडिशन आली. प्रॅक्टिकल नॉलेज नसल्यामुळे बीएससी लेव्हलला इतकं नसतं की. म्हणजे एमएसी मध्ये पूर्ण प्रॅक्टिकल नॉलेज. जास्त म्हणजे अजून पण साईड इफेक्ट पण झाले ऑनलाईन शिक्षणामुळे.
हम्म नाही खरं आहे.
मुलांना ना विचार करण्याची थिंकिंगची सवय नाही राहिली. त्याच्यामुळे मुलांना ना असे अडथळे निर्माण होतात ते स्वतःहून विचार करण्याची क्षमता मला वाट कमी नको. होय ना मुलांची नाही का खर आजकालची मुलं आपल्यापेक्षा हुशार आहेत. पण ह्या ऑनलाईनचा कुठेतरी जास्त वापर केल्यामुळे त्यांच्या बुद्धीला गंध चढतोय असं मला वाटतं.
अगदीच बरोबर म्हणून मला वाटते प्रत्येक पाल्याने विचार करावा की प्रत्येकाने आपला विद्या मुलगा घडावा मुलगी घडावी यासाठी स्वतःहून लक्ष देऊन. अ मराठी शाळेमध्ये जास्त ऍडमिशन केली तर जरा बरं होईल कारण बुद्ध्यांक चांगला वाढेल पण.
बरो बरोबर आहे इंग्लिश इंग्रजी माध्यम असं काही नाही बरोबर आहे. सारी बाात हम्म.